तर
हो मजेत आहात तुम्ही कसे आहात.
मी पण मजेत आहे. आज आपण हवामानातील बदल आणि ऋतू हा एकदम महत्त्वाचा विषयावर बोलू हा.
बरोबर.
कारण कसं आहे हवामान हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे ना.
हो ना.
तर हवामानातील बदलांमुळे पण आपल्या आरोग्यावर शेतीवर पाण्याच. उपलब्धेवर वनस्पती आणि प्राण्यांवर तस संपूर्ण पर्यावरणावर पण परिणाम होतो ना.
बराबर हो
हा तर कसं पृती हा बोला
म्हणजे खूप छान विषय आहे कारण आपला हवामान म्हणजे एखाद्या ठिकाणचे त्यावेेळेचे वातावरण त्यात तापमान पाऊस द्वारा म्हणजे आर्द्रता ढग यांचा खरच समावेश होतो आणि ऋतू आता सहा सहा महिन्यामध्ये येत राहतात पण आता तर असं झालंय एक की केव्हा येऊन पडतं पाऊस पडतो थंडी वाजते
हा एकदम बरोबर बोलले तुम्ही कारण कसं पृथ्वी स्वराभोवती फिरते ना आणि स्वतःच्या अक्ष अक्षाभोवती पण फिरते असल्यामुळे वर्षभर वेगवेगळ्या ऋतू अनुभ अनुभवायला मिळतात ना आपल्याना
अगदी बरोबर म्हणजे आता उन्हाळ्यात म्हणजे उन्हाळ्यात खूप उष्णता असते त्यामुळे भरपूर पाणी प्यावे हलका अहार घ्यावा म्हणजे ऋतुनुसार खाण्याच प्यायच हे पण लक्ष ठेवावं लागतं शरीरासाठी
हां आणि प्रत्येक ऋतूचे स्वतःचे वेगवेगळे वैशिष्ट्य आणि महत्त्वता असते ना
बराबर
आणि प्रामुख्या भारतात प्रामुख्य मुख्य जसं की उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा हे तीनच प्रमुख ऋतू मानले जातात तर
हो ना
हा काही ठिकाणी बसंत आणि शरद ऋतूंचाही अनुभव येतो आपल्यामध्ये
हो बरं आहे बरं म्हणजे खरंच अ म्हणजे आपण हिवाळ्यात थंडी वाढते त्यामुळे वेळ उबदार कपडे घालणे खाणे हे पण आवश्यक आहे म्हणजे प्रत्येक ऋतूचे स्वतःचे वेगवेगळे सौंदर्य पण महत्त्वाचे आहे
हा जसं ऋतूनुसांध जेवण केलं ते सुप बअर बोलले तुम्ही म्हण कसं आहे की बस अ प्रत्येक ऋतूमुळे निसर्गाचे रूप बदलते आणि जीवनशैलीमध्ये पण मध्येही बदल येतो ना आणि हुणाल्याच्या काय पण सूर्याची उष्णता खूप वाढते तापमान जास्त असते असल्यामुळे लोक लोकांना पण घाम येतो ला तहान लागते आणि थकवा पण जाणवतो ना निसर्गाने बनवलेच जे असं
हो ना हो ना अगदी बराबर
हम्म या काळात भरपूर पाणी पिणे हलका आहार घेणे आणि फळांचे सेवन करणे आणि दु दुपारचे कडक उन्हात बाहेर जाणे टाळणे आवश्यक असते
हो ना म्हणजे मलाही पावसा म्ह मला पावसाळा पण आवडतो आणि पावसाळ्यामध्ये आपण झाला म्हणजे अ नुकसानही होऊ शक म्हणजे पण जास्त पाऊस जर झाला ना तर पूर वाहतूक कोंडी शेती म्हणजे नुकसान पण होते पण फिरायला जायला पण खूप मज्जा येते
हा आणि कस आहे उन्हाळ्याच्या आसनामध्ये आंबा कलिंगड खरबूज यांसारखी फळे उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात मिळतात आपल्याना. उन्हाळ्या लागला किथ आंब्याचा रस खायला किती मजा वाटते.
म्हणून आपण जास्तीत जास्त आहे ना झाडे पण लावली पाहिजे पर्यावरण न पर्यावरणाचे संरक्षण पण केले पाहिजे हवामानाचा आपल्या आरोग्यावरही परिणाम होत म्हणून ऋतू नुसार सार आहार आणि कपडे पण बदलले बदलणे गरजेचे आहे
द पत हवे हा एकदम बरफर आणि पावसाळात हा अनेकांचा आवडता ऋतू असतो कारण तसे पावसाळ्यात न देत लाव आणि विहीर पण भरतात ना.
अगदी बरोबर म्हणजे हवामानाचा परिणाम खरंच. म्हणजे व ऋतूमध्येध्ये ना हवामानाचा फरक जाणवतो. प्रत्येक ऋतूमध्ये काही ना काही होऊ शकतं.
हा आणि कस झाडांना नवीन पालवी पण फुटते. आणि किती मस्त वाटत हिरवेगाड आणि शेतामध्ये पण हिरवा हिरवाई. पसरते आणि शेतकरी पेरण्याची कामे सुरू करतात ना पावसाळ्यात.
बराबर खरंच आणि हवामानाचा परिणाम हा म्हणजे खरंच हवामान आणि ऋतू यांचे महत्त्व चांगले आहे. पण आपण पर्यावरणाची काळजी. घेतली ना तर भविष्यातील पिढ्यांनाही चांगलं हवामान भेटेल.
हा आणि कस आहे मात्र जास्त पाऊस पाऊसमुळे कूर भूस्खलन रस् त्याची घाणी आणि वाहतुकीच्याचणी निर्माण होऊ शकता ना. तर या ऋतू स्वच्छ स्वच्छ पाणी पण पिणे. अन्न झाकून ठेवणे आणि डास पासून सुरक्षण करणे. आवश्यक असते पावसाळ्यामध्ये.
बराबर खरंच खूप चांगला विषय हा तर म्हणजे हवामान ऋतू आप पण यांच्याशिवाय जगू पण शकत नाही. आनंद पण घेऊ शकत नाही उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये आणि ऋतनुसार आपण फिरायला पण जातो तेव्हा पण किती मज्जा आहेेत. ते सह ली निघतात.
हा एकदम बरोबर आणि हि वेळाचं वा. वातावरण पण थंड होते ना तर सकाळी धुके पडते आणि थंड वारे वाहतात.
हो ना खरंच.
हम् आणि या काळात गरम कपडे घालणे गरम. नि व व्याम आरोग्यासाठी फायदेशीर ठरते आणि कुठे मांटेन म्हणजे अस. फिरायला कुठे गेलंय का मग थंडी म हो हिवाळ्यामध्ये तर कसं आहे. तिथली मग गरम गरम मॅगी वगैरे का खायची किती मजा वाटते.
हो ना खरच फार्म म्हणज शेतकऱ्यांसाठी तर ऋतू खूप महत्वाचे असतात कारण य. अ वेळी पाऊस पडला नाही तर त्यांचे पीक पण येत नाही. म्हणजे खूप नुकसान पण होतं. कारण त्यांच्या वर अशी ती निर्भर असते ऋतूंवर.
आणि थंडीच्या दिवसात शेतकरी हरभरे वगैरे लावत ना.
हो ना
ह आणिही हि वा ळ्यात हा आणि हिवाळ्यात अनेक भाज्या आणि फळे ताजी मिळतात त्यामुळे हा आरोग्यासाठी चांगला ऋतू मानला जातो.
हो खरंच जे आपण अगदी बरोबर कारण मलाही पावसाळा हिवा म सर्व ऋतू आवडतात कारण आपण त्या ऋतूमध्ये हम् बला.
तसं की अलीकडच्या काळात हवामान बदल ही गंभीर समस्या बनली आहे ना. जंगल तोड वायू उद्योगी करत उद्यो उद्योग कि धूर वाहना मधून निघणारे प्रदूषण वायू
हो ना
गृहवायूचे वाढते ना त्याच्यायमुळे
बराबर म्हणजे खरंच ऋतू आणि हवामानामध्ये खूप फरक असतो आणि ऋतनुसार हवामानही चेंज होतं. खूप छान विषय आहे आणि हवामान म्हणजे खरंच आपला दैन दैनिक जीवनासाठी संबंधित आहे.
हा आणि परिणाम कसाय प्रमाण यामुळे पृथ्वीचे तापमान पण वाढते वाढत आहे आणि याच्या परिणाम बनून कधी अतिवृष्टी पण आणि कधी दुष्काळ कधी उष्णतेचा लाटा तर कधी अचानक थंडी अशा नियमित हवामानाचा अनुभव येतो ना आता.
हो म्हणजे उन्हाळ्यामध्ये ऋतूमध्येध्ये आपलं नक नुकसानी होतं पण चांगलंही असं नुकसानी असतं.
हा आणि हवामानातील बदलांचा सर्वाधिक परिणाम शेतकरीवर होतो. आणि पाऊस वेळेवर न असल्यास किंवा जास्त पडल्यास पिकांचे नुकसान पण होते. आणि पाण्याची कमतरता निर्माण पण होते ना याच्याने.
आणि वन्य जीवन ते पण दिवास बदलतात आणि अनेक प्रजात तर प्रजाती कसं आहे धोक्यात येतात. आणि मानवी आरोग्यावरही उष्ण उष्ण घात श्वसनाचे आजार आणि संसर्कजन्य रोग यांचे पण प्रमाण वाढते याच्याने
हो ना बराबर म्हणजे आजच्या चर्चेतून हवामान आणि ऋतू यांचे खरंच महत्व चांगले समजले. कारण पर्यावरणाचे काय आणि घेतली तर भविष्यासाठी पिढ्यांनाही चांगले हवामान भेटेल. ऋतूंचा लाभ होईल म्हणजे खूप छान वाटत. आणि पावसाळ्यामध्ये तर खरंच फिरायला आता तर पावसाळा अ चालू आहे. पण तरी किती पा पाऊस पण पडत नाही आहे ऊनच पडतय
हा आणि कसे आहे हवामान बदल कमी करण्यासाठी, ना, तो प्रत्येकाची आपली जबाबदारी ओळ-ओळखली पाहिजे.
हो ना, म्हणजे आता तर समजतच नाही की, केव्हा पावसाळा जातो, तर केव्हा उन्हाळा येतो. तो, म्हणजे, मिक्स ऋतू चालतात आता. ह्या ह्याच्यामध्ये आणि पहिल्या काळामध्ये तर अ टाईमनुसार, अ पाणी पडायच्या, अ ऊन पण पडायचं, थंडी पण पडायची.
हम्म आणि सार्वजनिक वाहातुक स्टीमचा पण वापर करणे, ऊर्जा बचत करणे, आणि स्वच्छता पर्यावरणावर पर्यावरण राखणे, ही काळजीची गरज आहे ना, आणि कसं आहे, अक्षय ऊर्जेचा वापर वाढवूनही
बराबर, म्हणजे, खरंच हो, म्हणजे, हवामानाचा आणि र तुजा अंदाज हा म्हण जे खूप समजत सर्वांनाही आणि आपल्यानाही समजत की पाऊस कधी पडणार आहे. काय पडणारे एवढ्या ऋतूंमध्ये सण उत्सव येतात, पण त्याचाही आनंद घेतो ऋतूमध्ये सण उत्सव पण नाही आले असतो. ते तर आपण जीवन आपलं म्हणजे चांगलं नाही राहिलं असतं.
हा आणि कस जास्तीत जास्त आपण झाडे लावले पाहिजे पाण्याची बचत केली पाहिजे. प्लॅस्टिकचा कमी वापर पण करायला पाहिजे. हो, आपण पर्यावरणात म्हणजे हवामानच लाभ घालायला पाहिजेल. हा, आणि प्रत्येक ऋतू आपल्याला कसय निसर्गाचे वेगवेगळे सौंदर्य दाखवतात. ह, आणि जीवनात पण, नवीन अनुभव पण देतो. हो ना, त्यामुळे प्रत्येक ऋतूचा आनंद घेतांना पर्यावरणाचे रक्षण, संरक्षण पण करणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे आपण सरक्षणत करत नाही ना त पण आजूबाजून पा निसर्गाची काळजी घेतली तर भविष्यातील पिढ्यांनाही सुंदर संतुलित आणि निरोगी पर्यावरण लाभ भेटेल.
अगदी बरोबर म्हणजे खरंच हा विषय खूप आनंददायी होता. आणि खरं ज महत्त्वपूर्ण पण होता पुन्हा एक भेटूया नमस्कार.
दुसऱ्या टॉपिक वर.